आवाज येतोय माझा. हॅलो.
हॅलो बला ना तच्यासोबत कॉलेज लाईफ. हो हो येतोय क्लियर येतोय आवाज तर मला ना. तुझसोबत थोड कॉलेज लाईफ बद्दल दि न करायच होतं की माझी कॉलेज लाईफ कशी झाली आणि तू तुझा पण एक्सपिरिय्स शेअर. त्याने ना एका बेस्ट फ्रेंड चा फोन आलेला कॉलेजमधल्या आम्ही एक टाक
बरं.
आरती चालू होती आणि आम्ही अगोदरचे दिवस अनुभवले आहे ना ते मला असं वाटतं. की ते तुम्ही काळातच निघून गेलेले आहेत ते दिवस खूप छान होते. ते तर मला त्याची आठवण हो तर आठवण आली म्हटल्यावर दीदी सोबत शेअर करूया म्हणून तुला कॉल केला. फ्री आहेस ना.
हो आहे. फ्री बोल ना आता तस पण दुपारी काही करमत नाही बसले बाहेर वार मस्तपैकी चाललेल हाय आता मस्त आपण आपला भारी विषय काढलेला आहे. आता रमुया जरा जुन्या आठवणींमध्ये
ओके तर मी पहिल्यांदाच सांगितले होते की जेवढी शाळेत म्हणजे जेवढे एन्जॉय केलेली नाहीये शाळेची लाईफ काय आपली दहा ते पाच तासात होती दहा ला जायचं ते पण आपल्याला काही बंधन नव्हतं आई-वडिलांचा असंच होतं ते सोड जे होतं ते चांगल्यासाठीच होतं पण बंधनात. राहिला आज. काल कोणाला आवड. हे बरोबर ना तर पहिला तर आम्हाला दोन वेण्या असं होत्या शाळेत म्हणून सांगतो पहिल्या शाळेपासून स्टार्ट करतो तर शाळेत दोन वेण्या असत होत्या तेल लाव. व्हायचं होतं नख कट करायचे होते आमचा युनिफॉर्म होता म्हणजे युनिफॉर्म डेली जर तो घाण झाला तर तो क्लीन करून दुसऱ्या दिवशी घालायचं पण युनिफॉर्म मध्ये यायचं आणि शूज असा असत होत आणि. डेली रोटेशन आमचे हेच होतं तर आम्हाला असं वाटत होतं अरे बापरे दहा ते पाच त्यात त्यांचे बंधन आई-वडिलांचे वेगळं बहिणींचं वेगळं भावांचे वेगळं आणि शाळेत शिक्षकांचा जे आपण म्हणतो. की गुरु असतात दुसरे त्यांच आणि बंधन असं वेगवेगळ्या बंधनात आपण बांधलं गेलेलो होत. तर मला ते बोरिंग वाटणार की लेक्चर झालं एक नंतर एक मग जे मला न आवडणारा विषय. मॅक्स होता जे गणित मध्ये मला थोडा रस नव्हता ते सर जर आले तर मला बोरिंग वाटणार मी झोपणार मी जाणार मग ते सर परत येणार उठवणार तर अशी शाळेची लाईफ होती छाक. छान होती एकदा शाळेची लाईफ आपल्याला असं वाटतं की आपल्याला कस आपण म्हणतो. हो की एखादा टाईम किंवा एखादी वेळ गेली की त्यावेळी आपल्याला किंमत कळते.
हा तसंच आपल्याबरोबर शाळे बाबतीत होते असे शाळेत असताना असे वाटते आपण कधी मोठे होऊ कधी कॉलेजला जाऊ आणि जेव्हा आपण कॉलेजला जायला लागतं तेव्हा असं वाटतं अरे शाळेचे दिवस होते. हेच बरोबर टेन्शन नव्हतं काय नव्हतं किती मज्जा केली तो बेंच ती बेंच पात वरती ते होणारे तास ती बेल ते शाळेतच. त्यांना खूप बोर वाटायचं जेवणाची सुट्टी म्हण आणि कधी दहा ते पाच टाईम जायचा कळत आणि कळत पण नसायचं एक झालं का एक एक विषय हा अभ्यास तो अभ्यास हे लिखान ते लिखान परत मध्ये आणि खेळाच ऍक्टिव्हटीज म्हण कबड्डी खो खो पीटीचा तास टायपिंगची लय आमची टायपिंग
धडपड आपल्याला जो पिसी पाहिजेत
हो कम्प्युटर क्लासेस किती मजा यायची आणि कॉलेजला गेले की शाळेची लाईफ बरी
हो तर आहेत ना मग मी तुला सांगितलं की जसं बंधन वला वाटत होतं तसं मी त्यावेळी विचार करत होते पण आज आमच्या त्या आठवणी तररोताजा झाल्या परत जन्माला आल्या परत आनंद झाला तर आता वाटते की ते शाळेचे दिवस म्हणजे ज्यावेळी आम्ही कॉलेज लाईफमध्येध्ये होतो देखील वाटतं पण कॉलेज गेल्यानंतर वाट की दहा ते पाचच टायमिंग छान होत आ आपलं कॉलेज सात ते बरा किंवा साडे अकरा सकाळी लवकर जायचं आणि रायलायचे त्यानंतर दिवस काय कॉलेज च म्हणजे आपला त्यासाठी एक तस किंवा व दोन तासात कॉमलीट होतय त्या नन्तर आपण रिकामं तेकडेच असतो तेव्हा पण साईड बिझनेस म्हणजे साईड पण काय करत पण नाही टायपिंगचं वगैरे कारण आपलं टेन्थ झाल्यानंतर सगळे कोर्सेस वगैरे झाले असतते तर त्यावेळी असं वाटत होत तो की शाळेच्या मैत्रिणी बेस्ट होत्या तो आपण कॉलेजमध्ये टिफिन पण नेत नाही ना कारण आपल्या कॉलेजमध्ये कॅन्टीन असतात आणि त्यावेळी आपण मैत्रीणीच्या डब्यातल ते किला एक एक घास वाटून खात होतो ते कुठल्या आलं कॉलेजमध्येध्ये कॅन्टीन मध्ये ते आपण पर्सनली पैसे द्या जे ह पैसे द्यायचे समोसा घ्यायचं खायचं पैसे द्यायचे बर्गर घ्यायचं खायचं असं वेगवेगळं म्हणजे खूप चेंजेस झाले तर मी तुला बोलले होती की शळेत आम् दोन वेन्या घालून जात होतं तर ह्यावेेळी आम्ही केसाची म्हणजे एक वेणी घालणार किंवा वेगवेगळ्या स्टाईल हेअर स्टाईल्स आम्ही घालणार कॉलेज लाईफ म आणि जे शूज आम्हाला शाळेमध्ये हेवी वाटत होत म्हणजे का हे शूज दिवसभर का दिलं होत आम्ही कसं सांभा तशच प्रकारचे फॅन्सी शूज आम्ही आता रोज कॉलेज घालून जातो रोज यूज करतो म्हणजे काही बंधन चांगली पण असतात आणि काही वाईट असतात आता समज आम्ही जर स्कूल म शूज घातलो नसतो तर आम्हाला कॉलेजमध्ये सवय झाली नसते त आम्ही शूज घालून गलोच नसो बरोबर ना आणि नेस वाढवण च्या काळात आम्ही बघतो मुलींचा आम्ही अजूनही तसं काही केलेलं नाही. पण नेलस वाढवल्यामुळे आपल्या पोटाला वेगवेगळे म्हणजे रोग होऊ शकतात.
आपल्याला त्यावेळेस स्वच्छतेचे संदेश दिले जायचे आठवते काय. आठ-काय-नऊ स्वच्छतेचे संदेश होते बघ.
तो.
हो. हात धुवा. हात कस धुवायचं हे पण शिकवलं जायचं. नक् कापा बारा संदेश होते बघ स्वच्छतेचे
हो. हो. अगदी बरोबर केस विचारण्यापासून. दात घासण्यापासून सगळे-सगळे संदेश आपल्याला त्यामध्ये होते कॉलेज लाईफ दीदी कसं सकाळी सातला जायचं. अकराला यायचं. पण तेवढं त ते दिवस पण छान होते. म्हणजे नंतर-नंतर असं वाटल की बेटर म्हटल्यानंतर शाळेचा गणवेश छान पण, महाविद्यालयाचे जीवन, पण छान होते. आम्ही मुली -मुली रूमवरर राहायला होतो कारण आमच्या घरापासून कॉलेज खूप लांब होत. आणि आमच्यासाठी तेवढं म्हणजे प्रवासासाठी सुविधा देखील नव्हती आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली असल्यामुळे ते आमच्या हा त्यामुळं आम्हाला अ येऊन जाऊन परवडत नव्हतं तर आम्ही रूमवर होतो फ्रेंड सोबत, तर आम्ही सकाळी कॉलेजला जायचो. सगळे लेक्चर अटेंड करायचो एक काय तर बोर वाट ल ना तर आम्ही लेक्चर मधु आम्ही लूक ले लेक्चर देखील चुकवले दिदी, सॉरी हा तू ओरडस शील मला. पण आम्ही खूप लेक्चर चु कले आहे, कारण कँटीन मध्ये आम्हाला खूप म्हणजे एखादा वास कॉलेज रूम होती ना म्हणजे आमची क्लास रूम होती ती ना कॅनटीनच्या जवळच होत ती मग एखादा छान सुगंध आला ना पदार्थाचा तर आम्ही लगेच समोस चालल्यात, लगेच आम्ही बर्गरचा वास येते पिझ्झा म्हणजे पिझ्झा करायला ठेवला वाटतं असं बोलणार, आणि आम्ही लेक्चर चुकून आम्ही बॅगा घेऊन पळत होतो. कारण कॉलेजला आमच्या दोन दरवाजे असत होत ते आणि स्कुल मध्ये एकच, स्कुलमधून पळता येत नव्हतं. तर आम्ही कॉलेजमध्ये खूप एन्जॉय केलाय, आम्ही मेहंदी देखील चालू लेक्चर मध्ये मेहंदी काढले, सरांचे आम आम्ही सरांना की खूप त्रास दिला आहे, आमच्या सरांनी, मॅमनी आम्हाला खूप सपोर्ट देखील तेवढा केला आहे. आणि आम्हाला अजून पण ते फोन करून बोलतात की तुमच्या ची बॅच एवढी आगाऊ होती ना की तुम्ही नाकात दम करून ठेवलेला असं बोलतात आम्हाला तर तुझी लाईफ कशी होती दिदी कॉलेज मधली तू कशी मज्जा करतो?
म्हणजे आता तुझं मी इतकं शांतपणे ऐकून घेतलं मग मला असं वाटत होते, की माझी वेळ कधी येते? आणि मी कधी बोलते. सांगेन तू जस सांगितलंस ना तसं सारख चित्र उभा राहिल की मला पण माझे शाळेचे कॉलेजचे दिवस फार आठवले अगं आणि जास्त असं वाटत होतं. आता मला कधी संधी देतस? बोलाचा आणि मी पण माझ्या आठवणी तुला सांगेन, करण तुझ्यासोबत माझ्या शाळेच्या आठवाणी तुझ्यासारख्याच होत्या, दोन वेण्या घालायच्या आणि माझी इतक्या मैत्रिणी नव्हत्या सगळ्यांच्या म्हणजे त्यावेळेस मी खूप शांत होते, एकदम कुणाशी काय बोलायचं नाही हा एकदम शांत दोन वेण्या वैगैरे घालायच्या, शाळेचा अभ्यास करायचा आणि गप्प यायचं, कोणाला काय उध्दट बोलायचं नाही, भांडण काढायचं नाही. त्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये गेल्यावर मैत्रिणी खूप झाल्या, मग बोलण- चालण वाढलं, सगळ्यांच्या बरोबर मग फिरण खाण आलं मग त्यावेेळेस थोडं-थोडं आम्ही बाहेर पडायला लागलो, ना इकडे जाव- तिकडे जाव चल, आणि तुला सांगू काय? लेक्चर्स मी तू तू जस लेक्चर चुकवल्या ना खर मी तुला खरंच सिरियसली सांगते एकही लेक्चर चुकवलं नाहीये मी व असं प्रॉपर कॉलेज केलंय म्हणजे मा झा जो काॅलेजचा ग्रूप होता ना त्या चुकवायच्या आणि आमच्या झाडाखाली असं बसणार गं त्या झा आमच्या कॉलेजमध्ये झाडं आहेत. ना त्या झाडाखाली सगळ्या मुली बसायच्या मग मी
जास्त कमी आणि झाडाखाली जास्त असत होतो आणि आमचे पिऊन होते ना ते सारखे विसर्स वाजवत आम्हाला आत चला आत चला लेक्चर अटेंड करा आणि ते देखील आमच्या एवढे ओळखीचे झाले होते, की आम्ही काहीतरी खाऊ आणलं ना तर पहिला त्यांना गेटवर आम्ही देणार काका हे खाऊन ठेवा, आम्ही येताना डबा घेऊन जातो आमचा
हां हां आणि आम्ही काय करणार माहितीय काय? अ म्हणजे माझा जो ग्रुप हो ता ते ते बस सायचे लेक्चरला म मी मला ते आवडा यचं नाही गं ते बसायचे नव्हते लेक्चरला मग मला आवडायचं नव्हतं, नाही मी जाणार मी जाणार पूर्ण काय मग तुला जायचंय ना तू जा बोलणार लेक्चरला म मी एकटी लेक्चर अटेंड करणार नोट्स वगैरे लिहणार, आणि ह्या माझ्या दुसऱ्या मुलींचा कसा होता क्लास होता गं बाहेर क्लास लावलेल्या त्या पण माझं तर स्कॅन होतं म्हणून मी रोज लेक्चर अटेंड करायचे चुकवत नव्हते. हा ले कॉलेज लाईफ प्राप केली काॅलेज मध्ये बग बक्षिस पण मिळवली मी म्हणजे, भाग वगैरे मी सगळ्यात घेतले निबंध स्पर्धा असू देत, किंवा रांगोळी स्पर्धा. आता मुलींच कॉलेज म्हटल्यावर तिथं पोरीनचं सगळं हेअरस्टाईल स्पर्धा ते आसायच्या ना त्यामध्ये मग सगळे मी भाग घ्यायचे, आणि मला खरंच असं. बक्षीस मिळायचं. फक्त एक मला शाळेच्या आठवण म्हणजे जास्त मला आठवत्या, मी शाळेत असताना ना मी खूप म्हणजे खूप कबड्डी खेळायची. खूप कबड्डी खेळायची. मला कबड्डी खेळायला अजून पण आवडतयं काय. पण जसं शाळा सुटली ना तसं मी कबड्डी. म्हणजे कबड्डी पण सोडली. म्हणजे मी घरी असताना खेळायचे. -
म्हणजे कुठून आपण ऐक ना ऐक ना आपण कसं कॉलेज लाईफ मज्जा केली. शाळेेत एंजॉय केली आपला विषय कुठून कुठे निघाला आणि आपण किती वेळ डिस्कशन करत.
काय वेळच समजल नाही बघ. आपण ना एक-दोन-तास म्हणलीस ना. तर निवांत एक दिवस. आपण ह्या विषयावर बोलू शकतोय. आम्ही आणि खाण पिनं पण त्यातच होईल.
हो म्हणजे खूप छान वाटलं तुझ्यासोबत की कॉलेज लाईफ स्पेंड करून किंवा सु
परत आणि विषय काढलेच कॉल कर नक्की किंवा जम जामलो ना सगळे आम्ही फ्रेशर्स पा म्हणजे असं सेंड ऑफ पार्टी ला वैगे
हां गेट टुगेदर वगैरे झालं तर व्यवस्थित आपण सगळ एन्जॉय करूया व्हिडिओज देखील करूया आणि खूप एन्जॉय करूयात. तुम्ही प खूप एन्जॉय केलाय आम्ह आपण करूया कॉलेज लाइफ ब द्दल बोलून खूप छान वाटलं आणि नेक नेक्स्ट मध्ये मी तुला नक्की कॉल करेन आता थोडी बिझी आहे. आणि नक्की तुझ्यासोबत डिस करेन तर थँक्यू ओके बाय हा.